हॅलो येतय का आवाज हॅलो हॅलो हॅलो आवाज येतोय ना काय म्हणतेस कशी आहे हॅलो बोल
तर तुझं
येतोय येतोय बोल बोल काय नाही बघ परवा महाकाल जाऊन आले पोरगं महाकालला जाऊन आलं पोरगं हम् मकाकालला गेला होता. त्या ला बघायची नाही मी नाही दुकानामुळे गेले त्याला ते भस्म आरती बघायची होती. त्याच्या फार डोक्यात होत तो आहे आता दहा वर्षाचा
हम्म हम्म हम्
तर ते रात्री रात्री दोन वाजता जायचं असतं ना भस्मारतीला महादेवाला
हम्म हम्म हम्म
त्याच जे भस्म असतो ना अक्चुली तो तू म्हणजे अ डायरेक्ट प्रेत जाळल्याला असताना तो भस्म असतो भस्म आरती लास रात्री हो ओरिजनल भस्म क्तोद म्हणजे ते महाकालचं ते वैशिष्ट्य आहे की अ रोजचा भस्म ताजा म्हणजे रोजच्या रोज अ स्मशानात ना आणूनच हे करतात
बापरे
हो त्यानी म हे सगळ सांगित म्हणजे रोज तिथं रोजच्या रोज हे करत त्यांनी विचारलं ना ते भस्माचं पण तर रोज जाऊन एक ज भटजी असतात ना ते ते रोज त्यांचं काम तेच असतं क जाऊन रोज बस मग घेऊन यायचं
हा हा
आणि त्या आरतीला तर म्हणून तर अं हे म्हणतात की अं भस्म आरती रात्री च सहा वाजे र्यंत चालू असते अरती त
बापरे
हम्म हो बघ ना मी पण तेच म्हटलं आणि रोजच म्हणजे हे राक रोज ची कोण हे करणार
हो आणि ते म्हणजे म्हणजे म्हणून आहे तस पण त्या जना काय साईड इफेक्ट होत नाहीत म्हणजे रोज असं त्या चित्र राहणाऱ्या लोकांना आपण काय करी तर जाऊ ग पण त्यांना काय त्रास होत नसेल
नाही नाही नाही उल्टतलाद हेच नाही आणि परत तिथं म्हणे अ दक्षिणा दिली की नाही आपण सवळ्यात वगैरे जात तो ना ग तिथं तर मग दक्षिणा वगैरे दिली ना मग जलाभिषेक म्हणून अजून एक ख वेगळा अभिषेक असतो तर ति त्यांना अक्षरशः पिंडीला हात लावू देतात
बर आहे बरंच चांगलंच आहे की मग
म्हणजे महाकाल हात लावणं म्हणजे पिंडीला किती भाग्य म्हणायच समज
होय की
हम्म ते माझ्या पोराचं झालंय बघ मस्तपैकी अ आणि तिथं अजून एक देव आहे अ बाई कुठला देव आहे माहित नाही पण तिथं रियल दारू पाजवत आल त्या देवाला
उज्जैन ला ना उज्जैनला उज्जैन ला वाटत नाही झ्याला सॉरी सॉरी सॉरी सॉरी आपलं ती बहिर अ बहीर कालभैरव म्हणतात. त्याला कालभैरव माझा भाऊ जाऊन आलं हा मी माझा भाऊ जाऊन आलेला त्यांमुळं त्यामुळं मला माहिती आपण कसं पूजेला फुलं आता महादेवाला जायचं म्हणजे पांढरी फुलं, बेल, ईबीद किंवा काहीतरी गोड पदार्थ खडीज असं नेतो. तसं तिथं दारुची बाटली नेतात त्या देवाला
हो हो हो तिथं नेवैद्यचं आहे देवाचा.
ह मला म्हणजे दोन मिनटं मी स्टेटसला फोटो बघितलं तर मला हे बाटली कसली त्याच्यात मग नंतर त्याला फोन लावल्यावर म्हणला अगं म्हणला हे देवाला द्यावंचं लागत म्हणजे ति
त्याच्याशिवाय ते येताच येत नाही त्या देवाला दर्शनच घेऊ शकत
हम्म म्हणजे कुठल्या देवाला काय द्यावं लागत
नेम नाही नेम नाही आणि तिथं कॉरिड्रा केलाय खूप सुंदर केले अग जवळजवळ दीड दोन तास त्या कॉरिडॉरमध्ये सगळे देवस्थान आहेत असे. आणि फिरायला एवढं छान छान आहे तिथं त्याच्यानंतर अ तक्ष आणि हे गेले होते ना तिथे अजून एक मंदिर आहे. बगलामुखी देवीचं मंदिर. म्हणजे तिथूनच काहीतरी एक दोन तासाच्या अंतरावर आहे. तिथं तर की नाही स्व -तः आपण होम हवन करू शकतो म्हणजे? त्या देवीला
हम्म हम्म हम्.
जेवढे मंत्री वगैरे लोक आहेत ना ते सगळे त्या देवाला जातात तिथे.
हम्म.
म्हणजे इच्छा पूर्ण होतात तिथे गेल्यावर असं म्हणतात. आणि ते जे होम हवन करत आपण म्हणजे ्या आपल्या म्हणजे त्र होत आपल्याला काय म्हणतात्म सगळी निघून जाते तिथं होमा होम हवन केल्यावर म्हणजे जे तझ मार्ग बंद आहे ते चालू होतात म्हणजे असं तिथं म्हण नाहीय
बगला बगलामुखी देवला का?
ला मुखी देवीला. आणि अ तिथं ना हाळकुंड देतात. आणि ते रोज उगाळून आपण आपल्या घरी रोज लावायचं. ते हळकुंड. म्हणजे त्या दे ते कमस महत्व आहे ना विचारायला नको लोक ब ज्यांला माहिती तीच जातात तिकड ज्यांना माहित नाय ते अ ओंकारेश्वर. आणि अ उज्जैनच्या मध्ये शक्यतो लोक अं करेश्वरला जातात पण बगलामुखीला गेल्याशिवाय ते उज्जैनच पूर्णच होत नाही म्हणे यात्रा क अशी म्हण आहे तित आणि तिथं लिहिल्याला वगैरे आहेत म्हणे बोर्ड वगैरे असे की, ह्या देवीला जावं वगैरे असं
म्हणजे ते पूर्ण होत नसेल ग आता आपण कसं तिरुपती बालाजीला गेल्यावर कोल्हापूरला येऊन दर्श ण करावंच लाग
हो हो हो तस येते काहीतरी हा आणि हे सगळं तक्ष करून आलंय बघ मस्त बै हम्म आणि येताना त्र्यंबकेश्वर
हम्म आम्ही पण गेलतो बाई त्रिंबक केश्वरला नाशिक त्र्यंबकेश्वर बरेच दिवस झाले. माझी मुलगी लहान असताना गेलेलो तेव्हा म्हणजे झालं काळाराम गोराराम
आयकी सिद्ध ते अंजनी सुताचा मारुती ये नावच आहे अंजनी सुताचा मारुती म्हणून ऍक्च्युली तो मारूती केवढाय काय माहिती बा
हूं
तू म्हणजे अ असं बसलेला मारूती आहे तो.
बर
असं साक्षात असं वाटत की खर खरच बसलाय तिथं. म्हणजे एवढा मोठा मारूती तो बघि तर तू एमेझॉन पण करू शकत नाही म्हणजे आता तुला कस सांगू एक भिंत असती कणी त्या खालून वरूनपर्यंत भिंत कशी आपण वर बघतो कणी तसं त्या मारुतीला बघ. कलर लागत. एवढा मोठा मारूती ये. त म्हणजे मी तर दोन मिनिटं शॉकच झाले, एवढा पण मारुती असू शकतो. आणि असं वाटत कि क्ष बसलेलाच आहे बहुबली ची ती कशी आहे त्या टाईप मध्ये तो मोठा आहे तेवढा खुप सुंदर आहे बगा नाशिकमध्ये नाशिकमध्ये आपण तर त्रबंकला होतो की नाही?
ह्म. आम्ही तेवढं नाही बघितलं म्हणजे त्र्यंबकेश्वरचं दर्शन घेऊन नाशिक करून ते फक्त ते काळाराम गोराराम मंदिर ते बघितलं आणि लगेच निघालो आम्ही असं केलं. नदीला जाऊन तिथं पाया पडून. हम्म, हम्म, हम्, हम्म.
मी ऐकले, मी पण गेले होते. आम्ही चार-पाच दिवस होतो नाशिक मध्ये.
हम्, हम्, हम्. आम्ही लगेच आलतो, आमचे जरा पाहुणे होते तिकड, मोकाडा म्हणून गाव त्या गावात तिकडे होते. मग येता येत तेवढं करून दोन दोन दिवस झाले होते आमचे.
नाशिक पासन औरंगाबाद. पण जवळ आहे ना, तिथं पण ते गृष्णेश्वरचं मंदिर पण खूप. सुंदर आहे अग, ते तीर्थक्षेत्र बारा ज्योतिर्लिंग मधल एक आहे, ते मंदिर तिथ औरंगाबादला. लेन्या
हो जाऊन आलो आम्ही, वेरूळच्या लेणीला वगैरे. जाऊन आलो तिथल्या लेणीला, आणि खुलताबादचा मारुती बघितलं तो झोप
हो तो झोपल्याला मारू आहे, खूप सुंदर आहे तो तर त्याच्यानंतर ते हे पण आहे बघ तिथे. शेर्डी हो ते आणि ते तर बघून, वेगळंच-वेगळच अस आणि. खायला पण खूप सुंदर आहे.
पेरू-पेरू फार मस्त मिळतात, मोठी-बटी-बटी गुलाबी असत्यात आतमध्येे पेरू फार. छल मिळ ह आम्ही जाऊन बघून आलतो सगळ्या लग्न होतय पाहुण्यांच तिकडून तस जाऊन बघून आलोत
हम
आणि हे पण एक अ तेलाक औरंगाबादला बीड कामब
हो- हो -हो -हो ते पण छान आहे सुंदर आहे ते पण बघण्यासारखे असं म्हणज
जे मोठ्ठं हाय ते बाप अे असं पण टाळतोय फिरून आणि
क्षणात आणि नको कोट त ते
झाडण तरी नाहीेत नुस स्वच्छता आहे भरपूर पण असं झाड वगैरे नाही आहेत इव मग पण त्याय बस फरशीनं फरश असं आपलं स्टाईलच्या फरशन त्या न स्वच्छ स्वच्छ फरश पण असं तापते फरशीया असं जायचं अवघड होत तेय मोठय कचीी एक टोक बघितलं तर कुठल्या टोकाला ते भिवेगा मग बरच एवढं लांब.. हाय आणि काय असं फिरायचंच आहे नुसता असं छान वाटतय पण
त्याच्यानंतर ते शिर्डी जवळ आहे तथ शिर्डीचं पण छान आहे सगळं
व्हय काय नाही तर गेलं
शिर्डी आहे शिर्डी शनी शिंगणापूर शनीच मंदिर आहे, खूप छान आहे तिथं अगं म्हणजे, आम्ही गेलो होतो ना औरंगाबाद ते केलं परत, शिर्डी केली त्याच्यानंतर शनीशिंगणापूरला गेलो. शनी आग शिंगणापूरला तर तुला माहिती का द नाहीयेत घरांना
होय वाई माहिती -माहिती- माहिती तिथं असं कोण चोरी वगैरे जर केलं तर त्याला देव शिक्षा देतो म्हणतात म्हणजे चोरी होतच नाही
जागेवरच अ त्या -घराच्या पडत नाही म
हा देवाने -देव ते तस केलंच आहे म्हणे आणि कोणीच दार करत नाही, एवढी किती मोठे बंगले असत्यात किती करोडपती. करोडपती असू दे पण दारलावला नाही हा, हो, हो, हो किती वैशिष्ट्य बघ की काय तरी. काय तर. कुठल्या-कुठल्या गावाच.
किती ते महत्व आहे, आता आपण जरा घरात. जरी कुठं जायचं म्हणलं, तर आपल्याला लॉक लावल्याशिवाय आपण बाहेर पडत नाही, त्यांच कसं असल ना ग सगळं. एक वेगळं हे असत.
असं बिनधास्त कुठल्या गोष्टीची भिती नाही. काही नाही असं.
बरोबर.
हम्म.
ये आपण जाऊया एकदा.
जाऊ या की जाऊया. देवाण बोलवायला पाहिजे, जायला फिरायला. पाहिजे बघ, आमचं कसं होतय? कुठं ग, वेळच मिळत नाही जायला काम हेन तेन चालूच असतय, कायतर- कायतर- कायतर सुट्ट्या मिळत नाहीत. कामाला मुलाला माझ्या आ म त्याच्यामुळ मला आड कुन पडाव लागतय.
बरोबर.
लई तर सुट्टी एक दिवस तेवढंच, मग तेवढ्या एका दिवसात कुठ जातीस आणि कुठ येतीस? अवघडच हाय. ते लहान होतं, पोर ते बर होत. तर जाऊन फिरूनन तर यायला व्हत. आता नाही जायाय येत. सुट शाळेला शाळेला सुट्टी असली की, हुम. आता नाही आ मग त्यांना विचारून जावं लागतं, जायचं का बाबा? आई मला सुटी नाही, तुझी तू जा म्हणते. मला एकटिला जावू वाटत नाही आसस. सगळ हाय.
बरोबर हय. तेच म्हंटलं, तुला फोन तरी करावा.
बर झालं, त्या निमित्तानं बोलण
छान छान माहिती पण, मिळाली आणि वेगळी
हो, हो. आणि काय आवरलं. काम घरातली.
हो आवरडलं की. तेच आात चाललंय चवमींच्या मटर ते माझी मैत्रिण जाते ना हम् तिच्या बरोबर जाते. ते ती मला घेतल्याशिवाय जातच नाही.
हम्म लांब आहे का घरापासून का जवळ हाय?
अ जवळ आहे, एक दहा मिनिटाच्या अंतरावरआहे. अगाधी छोटं मंदिर होत. आता खूप सुंदर केलंय म्हणजे डोंगरात आहे मंदिर असं. मागं सगळा डोंगर आहे. सगळा डोंगर डोंगरावच्या मध्ये हे मंदिर ते म्हणजे एवढं सुनं